हॅलो,
हा बरी हायस काय.
हा आहे की तू.
काय कराले.
काय नाही बसले, पोरगीला घेऊन.
होय, मग पोरगी तेन तब्येत कशी आहे.
हाय की, बरीय की.
होय, पोरगी शाळेला जात नाही काय.
आत्ता दोन वर्ष कंप्लीट झाल्यात तिला.
मग किती वर्षाची शाळेला जात्यात.
ते तीन वर्ष झाले की अंगणवाडीत पाठवायचं.
हा तीन वर्षांन हाय व्हय, तीन वर्षांन अंगणवाडीत.
हा.
तीन वर्षांनी घेत्यात कायं.
होय, बोलत्या की बोलत्या चालत्या.
हां..
ह..
हम्म.. म्हणजे बोलत्या म्हणजे कसं, असं लै स्पष्ट बोलत्या काय.
अजून नाही एवढं, स्पष्ट पण बोलत.
मग.
थोडं थोडं बोलत्या.
हा हा म्हणजे थोडं थोडं म्हणजे मम्मी पप्पा एवढंच आहे.
मम्मी पप्पा जेवायला द्या, या इकडे या तिकडे या सगळं बोलत्या असं. पण ते अडखत बोलत्या, चोचर शब्द बोलत्या.
हा म्हणजे अजून तोतर बोलत्या.
हा.
तो का तुम्ही डॉग पाळलासा काय?
हो आहेत की इथं बाहेर. आम्ही नाही पाळले, गल्लीत येत्यात.
नाही आवाज, आवाज लै लै यालाय ना.
हा.
ह हा हा मग बाकी काय?
बाकी काय, नाही निवांत.
मग जॉबला जात्यास काय?
मी.
हा.
नाही मी घरीच असते.
हो मग घरी बसून काय करताय.
घरी बसून काय नाही पूरगीच्यातन वेळ मिळत नाही. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू आहे.
हा तरी पण आपलं, एकांदरीत आपलं‌ छोटा मोठा काहीतरी करायचं ना.
होय ही आता, मोठी झाल्याशिवाय बाहेर नाही पडता येत.
हा आता ही मोठी होणार अजून याला तीन चार वर्षी तर.
होय.
हा मग असं, कोणापाशी राहत नाही ती.
अजून नाही एवढी मला सोडून राहत.
म्हणजे अजून, ती तुझ्याशिवाय राहत नाही होय.
हम्म. मी आणि, हां.. राहत्या की मी, आणि त्यांच पप्पा लागत्यात तिला. आ.. ति इथं राहते की आजा, आजीं सोबत ते न अशी एक दिवस ते राऊू शकत्या
इथली सगळ्यांचे सवय आहे.
हा सासरकडच्या सगळ्यांची सवय आहे तिला.
हां.. की तुमच्या घरी कोण कोण असत्यात.
आमच्या घरी. सासू सासरे.
हा.
मी माझी मुलगी मिस्टर दीर जाऊ. त्यांची मुलगी.
हा हा... त्यांना किती, एकच मुलगी आहे काय.
हो एकच मुलगी आहे.
हा तुम्ही की भाऊजींना भाऊ किती आहे.
एकच आहे एक भाऊ आणि एक बहीण आहे बहिणीच लग्न लग्न झालय तिला दोन मुलं आहेत‌.
हा हा हा हा. तेे परवा त्यांच्यात कार्यक्रम होता काय?
आमच्यात होय होता की.
हा हा ते ग कोणाचा वाढदिवस होता?
हा दिराच्या मुलगीचा होता.
हा हां. मग खूप मोठ्याने केला असलं.
नाही इकडं त्यांनी त्यांच्या, माहेरला केला वाढदिवस. त्या इकडं माहेरी आल्यात ना, माझ्या मुलगीचा. केला की मोठ्यान वाढदिवस तिच्या पप्पांनी.
ह हा मग तुम्ही गेला नाहीसा.
इकडे गेलतो आम्ही दिराच्या हिकडं जावाच्या तिकडे गेलतो की.
हा हा हा मग तिथं असं घरात केलता काय.
हा घरगुतीच होता.
हा.
हम्म.
मग तुम्ही काय गिफ्ट, गिफ्ट घेऊन गेलता.
गिफ्ट ड्रेस घेऊन गेलतो गिफ्ट असं काही नाही.
हा.
आणि थोड्या दिवसाांन तिला, मग एक भाऊली गिफ्ट घेऊन दिली ती भाऊली संग खेळत्या त्यांना जास्त
हा हा हा. अ ते बाउली सोबत खेळत्या म्हणल्यावर आता म्हणजे जास्त करून तिला आवड बाउलींची असेल. तिथे लहान मुलांच जेवणा जेवणा पाण्यांचा खेळ म्हणतात, ते तसंच नव्ह.
हा हा. बाळ म्हणतात ते, भाऊलीला बाळ. बाळ म्हणत्या त्याला, त्याला पाणी पाजायचं खाऊ घालायचं
मग प... तुमची मुलगी खेळत्या का नाही.
माझी मुलगी पण, खेळत्या की पण तिला असं. भावली तेन घेऊन खेळाव अशी सवय नाही, ती जास्त पाण्यात खेळत्या.
हा.
हम्म. जास्त दगड माती लागतात, तिला खेळायला.
होय, तरी तोंडातेन घालेल चुकून, काय घालत नाही.
हा घालत्या की औषध आणलय तिला म
हा हा. ते कसं होतंय. माती खाऊन खाऊन काही इंफेक्शन तेन होईल ना.
होय होय मन औषध आणलय तिला.
हा तरीे पण आपण लक्ष ठेवायचं तिच्यावर.
होय होय, लक्ष ठेवते की.
हा.. कसं होतंय, लहान मुलांचं कसं असतंय. खेळत खेळत कधी ते तोंडात घालतात ते कळत नाही ना.
होय.
हा, हे कसं होणार तुम्ही, तुमच्या कामात असणार. मी तोंडात घालणार. नंतर ते आपल्यालाच ते हे होतय मग ते दवाखान्या न्याय लागत
होय होय.
हा तेरी, मग ति जे तुम्ही कामात असल्यावर, कोण बघत तिच्याकडं.
सासूबाई बघतात की,
हा चालतंय, आणि तुमचे हे. अ हे तुमचा मामा कामाला जातात काय?
होय. आमचं लेट मशीनचा कारखाना आहे.
स्वतःचं आहे तुमच्या.
हा स्वतःच आहे, शिरोली यमायडीशी.
हा हा देच की, जॉब जॉब तयार होतात ना.
हा जॉब तयार होत्यात.
हा म्हजे असं कोणत्या गाडीचे होत आात का का कशातलं
हा एवढी काय मला त्याची माहिती नाही. अ गाडी आम आम्ही नाही कधी गेलो.
हा.
लांब, अजूनपर्यंत नाही कधी तिकडं जायचा योग आला.
हा हा हा‌. मध्ये भाऊजी तिकडं कामाला जाय सुरु ते का जातात? स्वतः असून स्वतःच्यात काय जात नाहीत?
ते त्यांना इकडं म्हणजे, आधी जातं होते ते पण.
हा.
ते आणि थोड्या दिवसाांने त्यांना इकडं बाहेर इकडं माहित होत ना, इकडं कामाला बोलवलेलं. मग ते इकडं गेली. इकड बाबा सांभाळतात त्यांचा.
हा हा हा हा. हे हे प्रत्येकांना वाटून दिलेत होय?
होय.
हा, मग भारी आहे तुमचं.
मग बाबा जोपर्यंत करत्यात, तोपर्यंत करू दे. असे म्हण नंतर काय आपणच सांभाळायचंय म्हणतात.
तरी त्यात पैसा, भरपूर येत असलं.
होय होय, भरपूर येतंय की.
चालतंय मग,
मग ते ला पोरगीला तेन सांभाळून ठेवा.
हा हा. हा ठेव.